येतो ना वसूला.
हा येतोय येतोय.
म्हणजेच काम म्हणा अ काय माहिती? यार दोन तीन दिवस झाला, असच प्रॉब्लेम चालू आहे. किंवा लागले तरी बिलकुल आवाज येत नाही मग. कसला इशू तेच काय कळत
हा तेच ना म्हटलं कस काय? आवाज येत नाही. हा हा
आज सु्टी निवंत असलं जरा. हा काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. नेमका अ आमच्या तर सकाळी हे बाई दोघं सहा दहा ला उठलेत ब्रश वगैरे केला नाश्ता केला परत झोपलेत.
का नाईट शिफ्ट
सुसाट जस काय रात्रीचे झोपलेत, कुठले अ उगा आपलं सुट्टी आहे म्हणून, झोपलेत त्यांच्यामुळे मला पण झोप याय लागली आता. नुसते आळस घेऊन पडलेत, मग काम तरी सुद्धा ते आंघोळी नाही काय? आग एक एक वाजून गेलाय, झोपलेत छान! मस्त. मग आणखी काय बाकी काय माहिती ते त कधी
बाकी ते
बाकी काय? आपल्या रोजचेच काम चालूं. जातात रात्रीचे लॅपटॉप वर हा मग ते लॅपटॉप आणि मोबाईल संध्या लवकर झोपत नाहीत. अकरा वाजले तरी खाली फिरायला जायचं, खाली फिरायचं फिरायचं अकरा साडेकराला यायचं गोंधळ घालतात. एक वाजूस्तवर परत न